हा बोला आवाज यायलाय काय?
हा येतोय येतोय. म तुम्हाला येतोय?
हा याय लागलाय.
हा तेच बोलत होते मग ते ना पीठ आपलं पसरवून झाल्या ना की झाकण मारून ठेवायचं एक, दो दोन तीन मिनिटं ठेवायचं?
हा हा.
आणि मग जर तो बिड्याचा तवा जर आपल्यात कंटिन्यू आपण आंबोळ्या करत असेल ना तो व्यवस्थित असेल ना
ह.. हा हा.
अ नाहीतर ना ते पकड म्हणजे अ चिटकुट बसत नाहीतरी असं काहीतरी प्रॉब्लेम येतो
हा हा हा.
हा मग त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित काढायच आंबोळी कशी काढत तशी काढायची.?
हम हम,
फक्त हे आहे ना दोन्ही बाजूने पर आपण कशी आंबोळी दोन्ही बाजूने तव्यावर शेकून घेतो ना तशी शेकून नाही घ्यायची. हे पातळ असत म्हणजे एकदम पातळ असत. त्याच्यामुळे एका बाजूने शेकली तरी चालतं, कारण पुढची बाजू आपण वाफेवर शक शिजवलेली असते ना!? झाकण मारून आणि मग ते
पातळ करून घ्यायला लागत असेल ना त्याला?
हा! पातळ म्हणजे कसं माहित आहे पातळ? आपण आंबोळीचं पीठ असतं ना त्याच्यात अजून दोन पेले पाणी घालुण जेवढं पातळ होईल ना तेवढं पातळ करायचं.
हां हां!
आपल्यावर आहे. म्हणजे जास्त घट्ट केलं जास्त घट्ट असेल ना जर समजा आपण एकच तंब्या पा एकच पेला पाणी घातलं आणि पाणी घातलं आणि ते जर जाड झालं असेल ना मग ते घावना पण जाड येईल. तो जाड आला ना चांगला शिजला नाही जात.?
हा!
हा आणि आपण परत म्हणजे आपण समजा शिजला नाही म्हणून परत दुसऱ्या बाजूने पण शेकून घेतला ना कि ती आंबोळीच होती दुसरी. असं हा आणि मग ते बघा आपण अ बाहेर डोसा खातो ना पातळवाला डोसा असतो तो पेपर डोसा त्या टाईप मध्ये बनत ते म्हणजे तसं बनत पण हे ते कसं पेपर डोसा कडक असतो.
ह हम्म
पापडासारखा तो हे पापडासारखा कडक नाही नरम बन नरम होत.
हा हा
ते ब म्हणजे बरं असतो म्हणजे असं खायला पण बरं भाजी बटाट्याच्या भाजी सोबत खा नाही तर खोबऱ्याची चटणी असते ना तिच्या सोबत तिच्या सोबत पण खा म्हणजे चांगलं लागत असं
हा हा
हम्म करून बघा एकदा तवा ते
होय बघूया की आता करून मी म्हणजे ह्याला पण बघितलेलो असं रील्सला ते नाव ऐकलेल त्याचं
हा
शॉर्ट व्हिडिओज असतात त्यामध्ये ते
हा तेच आणि आता ना कुठली रेसिपी अशी नाही कोणाला माहिती नाही. गोटू वगैरे त्याच्या हा हा आणि त्यावेळेला आपल्या वेळेला तर मोबाईल पण नव्हते. आता सगळं काय सगळं बदलय. फॅसिलिटी मुलांच्या शाळेची नखरे चालू आहेत. मराठी शाळा बंद करताय. म्हणून इंग्लिश मिडियम चालू करतात. पण आता इंग्लिश मिडियम चालू केलं की अल्ब कोना मराठीचा येणारच नाही.
नाहीच की
आणि आता आपण महाराष्ट्रात राहतोय तर सगळं महाराष्ट्र मराठी बोर्ड वगैरे म शाळेचे बोर्ड म्हणा इकडे दुकानाचे बोर्ड वगैरे कंपल्सरी करतात मराठीमध्येच असले पाहिजे.
होय
आणि इकडे तरी मराठी शाळा बंद करतात म्हणजे मुलांनी शिकायच इंग्लिशमध्ये आणि बोर्ड लावणार तुम्ही मराठी- -मध्येे मग त्या मुलांच फ्युचर त्यांना कळायला तरी पाहिजे. उद्या असं व्हायला न- -को की महाराष्ट्रात राहिली म्हणून पोरं म्हणणार तुम्ही आम्हाला म इंग्लिश कशाला शिक- -वला मराठीत शिकायला पाहिजे होतं.
ह
उलट होणार आहे सगळं काय काय करतायत ना ते खर आणि आपण काय करतो मुलांना इंग्लिश मिडियमला टाकतो म्हणजे कशाला पुढे जाऊन चांगलं आमच्या सारखं नको आपलं कस इंग्लिश मिडी अडकत अडकत असत ना
होय दोन्ही झालेलं असते आपलं मराठी इंग्लिश
हा ना पण आपल्याला थोडंफार समजत तरी ह्यांच कस मराठी शिकवल्या शिवाय समजणार
समजणार नाहीए होय, तिकड फी वगैरे कशी आहेत मग आता स्कूलच्या.
ते आहेत फी वगैरे. आता लहान मुलांच्या पन्नास-साठ हजारवर जातय.
होय नर्सरीच्या
नर्सरीच्या हो.
हा हा, मग अजुन तुम्ही पाठवत नाही का.
नाय पाठवते आता त्यांना मी नर्सरीलाच जातात.
हा हा.
आणि त्यांचे पण नखरे असतात. स्कुल वाल्यांचे हे घेऊन या ते आणा. ते आणा म्हणजे महिन्याच ते ना एक हजारभर रुपये वेगळेच काढून ठेवायला पाहिजेत. ते वेगळच आहेत. आणि यांच्या एकतर कसल्या ह्या मुलांच्या कसल्या कसल्या ज्या म्हणून असतात. त्याचे दोन अडीच हजार रुपये ते शाळेचे भरायचे आणि फी भरायची ती वेगळीच. नाही वर्षाची म्हणजे एक लाख पकडूनच चला. नाय नाय स्कूल बस वगैरे नाय. मी जवळच टाकलय त्याला लांब नाय टाकल.
हा हा.
टी पाव तेच ना ते आणि हो नाहीतर तो आणि खर्च होता. म्हणजे तो एक दोन तीन हजार रुपये महिन्याला खर्च असतो.
होय. महिन्याला नाही म्हटलं तर वर्षाला तेच पंधरा वीस हजार रुपये होतील.
हा ना तेच शाळेच तेच शाळा नको वाटते. पहिले आमच्या आई-वडील जबरदस्ती पाठवायचे. मराठी शाळेत जाऊन बसायचे. आणि आम्ही-आम्ही तिथे जाऊन बसायचो मराठी शाळेत. तिकडे काय पैसे नाही फैसे नाही, तरी पण पेन पेन्सिल तुटले तरी पैसे नसायचे. आम्ही मागितलं तरी म्हणायचे तुला नाही येतं सांभाळायला चांगलं. एवढं चांगलं घेऊन दिलं तुला हे करायला येत नाही ते करा, आणि ही पोरं रोज टाकून येतात.
पहिला ओरडा खायचा आपण आणि मग मिळणार आपल्याला.
मिळायच नाही तेव्हा आपल्याला, कायम व्यवस्थित आणि तेव्हा ना परिस्थिती सगळ आहे. कोणाची परिस्थिती नव्हती की लगेच कुठली गोष्ट हा मागितली आणि ती पटकन भेटली, तेव्हा आपण मुलं पण समजूतदार होतो. तवा आताची ही पोरं. एखादी वस्तू दिली की हा नाय दिली ना फाडून खातील असली पोर आहेत.
पाहिजे म्हणजे पाहिजे ह्यासनी खरच. आगावयेत आगाव, पिढीच वेगळी. आता सगळे मोबाईल मुळ झालेल आहे मोबाईल टीव्ही तेव्हा कसे एकच चॅनल दूरदर्शन लागायचं. काय पण मग करा तुम्ही तेच बघा. दुसर लागायचं तर नाही. आता मी असो बातम्या तर बातम्या बघत राहायच.
बघायचं होय.
आता ही बघत नाही. कार्टून शिवाय दुसरं काय बघायला बघतात.
लउनच देत नइत आपल्याला पण
हा आपण टीव्ही पण त्यांन तेनी जे बघतील तेच बगायचं.
होय.
काय आता ही आमची अशी गत हाय, आता ह्यांची पुढची पिढी कशी येईल देव
कशी ये काय माहिती आता.
ऐकत नायत. आगरवायत मुल आत्ताची. आपण म्हणत होतो त्यावेळेला, त्यावेेळेला आमचे आईवडील पण असंच बोलायचे.
खरं आता याच्या हेज्यात आणि ते आपल्या हेज्यात आणि त्यांच्या हेजेत तेवडा फरक आहेच. आ तेंच्या हेजात आणि तेच्या पुढच्या पिढीत पण असणारचय.
तेच ना. आणि आता सगळीकडे कसं, ऑनलाईन. सगळीकडे सगळं, ऑनलाईन झालेलाय ईकडे जा, तिकडे जा. कुठं पण, ऑनलाईन शिवाय काय नाय. त्या लोकांच. हे करा, ते करा. करा ऑनलाईन.
होय.
तेच ना.
हम्.
ह, आता सगळं ते ब च हेच होत. जमानाच बदलत चाललाय.
हम टिफिनला वगैरे काय देताय, मग तुमी?
टिफीन. टिफीन म्हणजे कसाय मताय तेंच्या शाळ स्कूलमदे आ कंपलसरी चपाती भाजी.
हा, हा.
दुसरं काय देऊ नाय शकत. तुम्ही चपाती भाजीच द्यायची. तुम्ही मॅगी नाय देऊ शकत. तुमीच स्नॅक म्हणचे वेपर्स, चिवडा असलं काय नाय, त्यांना देऊन चालत.
हा, हा.
त्यान, म्हणजे आपण काय म्हण तो, ही मुलं चपाती भाजी थोडी खाणारयत. रोज हे देऊया. ते देऊया. अस नाय द्यायचं बोल्ले. आ संडे टू सॉरी मंडे टू अ फ्रायडे. म्हणजे पाच दिवस शाळा असते त्यांची. सॅटर्डे - संडे सुट्टी असते. मंडे टू ट्युजडे पर्यंत ना हे असतं. चपाती- भाजी आणि हा कल ह फ हेच्यात दिवशी ना, फ्रायडेला ना, फ्रुट द्यावं लागतं कायतरी खटपट.
हा, हा.
फ्रुट कायतरी द्यायचं, एक डब्यात आणि त्यांचा महिन्यातून एक ना, कलर डे असतो. काहीतरी. तो एक कलर सांग त कोणता तरी.
हंम, हंम
त्या दिवशी, त्या कलरचे कपडे घालून पाठवायचे मुलांना.
मग एवढं सगळं अवे्लेबल आहे तिथं.
हा. आणि कलर डे असेल, त्या दिवशी डब्याला सॅलड द्यायचं. तसं चपाती भाजी नाही द्यायची. तुम्ही त्याच्यामध्ये गाजर, बीट काकडी असं, काय पण देऊ शकता. ह. आप मुलं ना, खात म्हणजे आता नर्सरीलायत ना, तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ना की चालून जात. म्हणजे बरं वगैरे नसलं. काय नसलं. तर सु लगे सुट्टी वगैरे देतात त्यांना. येत नाहीत आत मधी. म्हणजे ताप वगैरे आला, कायतरी म्हणजे बाकीच्या मुलांना, इन्फेक्शन होऊ नये म्हणून.
हा हा
हो तुमच्या इकडे रस्ता जवळ आहे का
हो अस जवळ एकदम एकदम जवळ आहे घरातून बाहेर पडले की रस्ताचे ये
हा तेव्हाच आवाज येत नाही
हा
तुम्ही त्या कोल्हापूर साईडलाच राहत असाल ना
हो हो कोल्हापूर साईडलाच आहे कोल्हापूर आमच्या इकडून तीस पस्तीस किलोमीटर तरी असेल इकडून
हा म्हणजे कुठे आहे तुम्ही
ईंजलकरजी
लम्मी मी पण इचलकरंजी चीच आहे मम्मीक मम्मी तर ये तिकतचच ये
होय हा हा
आली होती गेल्या वेळी अ मे महिन्यात होती तेव्हा गेली होती
हा हा हा
होय
चालतय टाईम संपले मग ठेवू काय
संपत आलाय तो म्हणजे एक दोन तीन मिनिट आहेत मग सांगते हॅलो हा हे बाकी अ मुलगा झोपलाय की
अ नाही खेळायला ये तो बाहेर आता त्यालाच जरा काहीतरी घालायचय पोटाला आता उशीर झाले खेळायला एकटाच
हा आ म्हणजे अजून भरवल नव्हत
हा हा म्हणजे मगाशी शाळेतून आलेला शाळेत थोड खाल्लेला तो मग आल्यानंतर लगे लगेच काही खात नाही तो मग हा एक तास दिड तासानंतर मग चारवतोय त्याला
हा तुम्ही कधी आराम करता आता परत चार वाजतील थोड्या वेळात दिवसभर हे म हे काम कधी पासून करायला लागला तुम्ही
आत्ता आठ दिवस झाले असतील
हा आ कुणी सांगितल ऐश्वर्या ऐश्वर्या कुलकर्णी का
होय होय
हा ति तिथेच राहते
अ काय
ऐश्वर्या तिथेच राहते का हा आता हा हा ही माझी अ आमची क्लासमेट आहे ती!
होय हा हा,
हा तिने मला पण तिनेच हे केल, म आधी थोड वाटत नव्हत पण नंतर, हम् नंतर विश्वास बसला?
हा हा,
थोडी भिती होती स्वतः पण ती बोलली मला की सुरवात. तिला वाटत तस पण एकदा विश्वास झाल्यावर काय वाटत नाही? आत्ताच सुरुवात केलीये की केलेत अजून टास्क भरपूर,
नाही आत्ताच सुरुवात केलीये मी?